हॅलो. हॅलो.
हा बोला की.
आवाज येतोय काय?
येतोय येतोय, हा येतोय की आवाज.
हा हा, काय करायलासा?
काही नही बसली.
जेवला?
एवढ्या लवकर कुठं? नंतर जेवायचं.
हा हां आणि काय मग?
आणि काय नाही. तुमचं काय
हम् आमचं काही नाही बघा, आम्ही पण बसलोय अजून जेवायचं आहे.
हं हं.
हम्म मग काय केलंय आज जेवणामध्ये?
अजून करायचंय, नाही केलो अजून.
हा हा एवढा वेळ मग?
व्हय, बेळान खातोय ना?
हां हां आणि मग?
काय नही बघा.
कुठे सुट्टीध्ये फिरायला गेलेला का नही?
अं.
सुट्टीमध्ये कुठे फिरायला गेलेला का नाही?
नाही गेलं बघा कुठं.
हम हा
तुम्ही गेलता?
आम्ही मैत्रिणी बरोबर गेलतो बघा जरा फिरायला.
हम्म हम्.
तेवढं जरा फिरून आलो.
हा.
मं तुम्ही गेलाच नाही?
नाही गेलो बाबा.
हा हा आणि काय मग?
आम्ही काय ना आम्ही. मं आणि काय करायलाय तुम्ही? हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. आगे ना जे आवाजच नई आरा तो, हॅलो